हॅलो कशी आहेस.
मी बरीये तू कशी आहेस?
मी पण मस्त काय चाललंय.
काय नाही बसली होती सकाळचा नाष्ट्ता झाला. हो हो तू काय करतेय?
काय नाय मी पण बसलेली मग म्हटलं की आज आपण मोबाईल फोनचे फायदे तोटे या विषयी चर्चा करूया. हम्म काय मग तर आपल्या सगळ्या मोबाईल फोनवरच आगं तुझ्या मम्मीचा कॉल आलेला मला म्हणत होती की अं सांग जरा म्हणजे जास्त फोन वापरती वगैरे तर मग मी म्हटलं ठीक आहे सांगेन काय हे? फोन वरच येतो का अभ्यास सगळां? पुस्तकं वाचता की नाही तुम्ही?
वाचतो तशी पण जास्त तरी फोनच यूज करते मी आत्ता.
होय.
हा हा काय बोलली?
पण तुला माहिती. का की मोबाईलचे जसे मोबाईलचे जसे उपयोग आहेत तसेच दुरुपयोग आहेत.
हो. सांगशील का मला म्हणजे असं. फायद्या आणि तोटे काय आहेत.
तू सांग तू मोबाईल का वाप. पर ते ते या दिवसां आण मला. काय काम असतं तुझा.
अ सगळ्यात तरी पहिल्यांदा फोन युजफुल थिंग आहे कारण त्यांनी ना आपला टाइम वाचतो.
हम्म.
ज जर लांबचा व्यक्ती असेल तर मग आधीच्या काय कसं पत्र वगैरे पाठवायचं पण आता तसं नाही ना आता डिरेक्ट आपण फोन करू शकतो त्याने आपला टाइम पण वाचतो.
बरोबर. अजून. अगं बाळा म्हणजे कसय माहिती आहे का की फुल. वापरणं किंवा न वापरणं हे आपल्या म्हणजे आपल्या हातात आहे कि आपण किती वेळ वापरायचा. पण जस त्याजे आता कसं आता तंत्र म्हणजे तंत्रज्ञानाचा सगळा काळ आहे. मग काय होत की. अ आपल्याला अभ्यास फोनवर येतो किंवा काय बघायचं असेल तर आपण फोनवर एका मिनिटात काय पण बघू शकतो पण आपल्याला. हि समजत नाही की त्याच्यामुळे आपली मानसिक परिस्थिती किंवा अ शारीरिक. परिस्थितीवर म्हणजे धोका निर्माण होतय म्हणजे त्या ज जे रेडिएशन असते किंवा हे आपल्याला कळतं का रेडिएशन दिसत का नाही दिसत. मग पन. ते आसल आपल्या अमं अ म्हणजे बॉडीवर. ते त्याचा अ असं म्हणजे हे होतच असते हानिकारक अ इफेक्ट होत असतो. काय मग म्हणजे आता बघ विद्यार्थ्यां ऑनलाइन वर्ग शिक्षण व्हिडिओ आणि माहितीचा अभ्यास करू शकतात की म्हणजे असं ऑनलाईन तुमचं काय असेल किंवा फोनवरती आता ते त्याला पण काय अ करू शकत. नाही जर असेल तर कंपल्सरी म्हणजे बघावाच लागतो बरोबर ना हा तर मग मोबाईल मुळे कस श्रम पण वाचत म्हणा म्हणजे आता तर तुला जर काय बघायचंय अचानक. तर तू फोनवररती टाकलस तर ते येत आता तर बघ ए आय वगैरे निघालय चॅट जीपीटी निघालय असं वेगवेगळं काय काय ए आयचे प्रोग्राम असते जे तुम्हाला असं सेकड मध्ये माहिती देते पण. तीस सेकंद मधे माहिती अ जी आपण मोबाईल वरून घेतो पुस्तकात शोधायला गेलो किंवा इतर गोष्टी मध्ये शोधायला गेलो तर टाइम लागतो ना हमं आता बघ आध आधीच्या काळात कस असायचं की ऑनलाईन. बँकिंग नंतर पैसे कसे पाठवायचे म्हणजे आता लाईट बिल पण भरतो ना आपण ते आधी कसं आपल्याला जाऊन भरायला लागायच ऑफिसमध्येध्ये आता तसं आहे का नाही मोबा घर बसल्या सगळी करू शकते आता ही काय झालय. म्हणजे फायदे झाले म्हणजे आपण. काय फायदे करून येतो. आपला टाइम वाचवतो, आपला वेळ वाचवतो आहे की नाही.
मग आता दुरुपयोग काय आहेत की त्याच मोबाईलमुळे आत्ताच पोरं काय म्हणजे तुमच्यासारखे काय करते? की गेम खेळते बरोबर का नाही मग आता आधी कस मुलं बाहेर खेळायला जायची म्हणजे जास्त फोनचा काळ आला नव्हता त्या टाइमच मी तुला सांगते म्हणजे त्यावेळेस बाहेर. व्हायचं मग कसं व्हायचं की अ शारीरिक दृष्ट्या पण व्यायाम व्हायचा आणि मानसिक दृष्ट्या पण आधी सगळेाय पण आता फोन व आपण कसं एखादी माहिती अचानक कळाली. चुकीची माहिती आली की आपल्याला कस मानसिक त्रास पण होतो आणि ती माहिती खरी आहे का खोटे ही पण माहित नसते म्हणजे ही दुरुपयोग झाले ना.
मानसिक म्हणजे नक्की कोणता आहे. हे होतो.
मानसिक म्हणजे बघ आता जर आप आपल्याला अचानक आता बघ अ स अचानक जर समजलं इथे इथे असला बेकार ऍक्सिडेंट झालाय किंवा तर ही गोष्ट खरी पण असू शकते किंवा खोटी पण असू शकते पण ती मोबाईलवर आज काल व्हिडिओ टाकून हे बघून आपल्याला कळालं किंवा कोणा कोणाला भीती पण असते या गोष्टीची त्यांनी बघितलं तर त्याला मानसिक मानसिक त्रास होऊ शकतो ना हा सांग मग आता लोक घर बसल्या काम करू शकता आता बघ आता लॉकडाऊन पडलेलं बरोबर का हॅलो लॉकडाऊन पडलेलं त्यावेळेस कसं व्हायचं कि सगळ्यांच वर्क फ्रॉम होम म्हणजे घर बसल्या काम असायचं पण त्याच काळात जी माणसं घर बसल्या काम त्या मोबाईल वरून करत होती त्याच काळात जी म्हणजे अशी जी नोकरीला नाहीत म्हणजे बारकी मुलं वगैरे त्यांना तर बाहेर जायला पण परवानगी नसायची ना मग ती काय करायची मनोरंजासाठी म्हणजे असं त्याच्यासाठी मोबाईल मोठ्या प्रमाणात बघायची मग ती सवय लागत गेली ना आता बरोबर का नाही आता बघ आधी कसं चित्रपट पा आहे म्हणजे असं चित्रपट नवीन निघाला तर आपण चित्रपट गृहात जायचो बरोबर का नाही पण आता तसं नाही तो चित्रपट निघाला की तीन चार दिवसात आपल्या इकडे येतो मोबाईल वर आपण बघू शकतो तुझं काय मत ताई सांग तया
ह आता मी बरोबर बोलली आहेस आता मी पण थोडा फोन युज करायचा कमी करन
हम्म वापर कमी कर हम् मग आता सर्वात मोठी समस्या म्हणजे काय होतं की व्यसन लागत कि काही काहीना कसं होतं कि मोबाईल जरा जरी नसला तरी पण मला मम्मी तुझी सांगत होती की तुझी बहीण तशीच करते म्हणून मोबाईल जरा जरी नसला तरी म्हणजे शांत बसत नाही दंगा करायला लागते म्हणजे हे काय झालं सांग मला व्यसन झालं बरोबर का नाही आपण त्याच्यावर नियंत्रण आणलं पाहिजे. हम् बरोबर मग आता तुमच्या शाळेत काय ए आयचा प्रोग्राम सुरू केलाय ना काय काय केलंय.
संगणक आहे परत अ वी आरस आहेत. परत डीजिटल आहे. रोबोट रोबोट आहे परतच रिडी मशीन एक आहे खूप सारा आहे केके खु असं त्यांनी टूल्स वगैरे पण दिले होता
तुम्हाला काय काय म्हणजे कसं कसं त्यांनी बसवलं म्हणजे आधी प्रोग्राम कसा म्हणजे तुम्हाला
जे आमचं फर्स्ट सेशन होत ना त्यामध्ये त्यांनी आम्हाला हे सांगित न की जो बल्ब असतो इलेक्ट्रिसिटी कशी हे होते त्यांनी ते सांगितलं त्यांनी आम्हाला म्हणजे प्रॅक्टिकल पण करायला दिलं बेडबोर्ड होता परत एलईडी होती
हम्म
परत र रजिस्टर होता ब्रेडबोर्ड वर ते त्यांनी आम्हाला सांगितलं ब्रेडबोर्ड वरती रजिस्टर कसा कसा ठेवायचा कुठे लावायचा बल अ बर तो रजिस्टर लावल्यानंतर ब्रेडबोर्ड वरती एलईडी कुठे लावाय ची
हा
मग एलईडी लावल्यावरती नक्की काय होतं? म्हणजे ब्रेडबोर्ड वरती रजिस्टर लावल्यानंतर एलईडी कशी? हे होती.
हा म्हणजे सगळं शिकवतेत का? आणि भाषा म्हणजे संगणक जी भाषा असते म्हणजे आपण जसं म्हणतो कॉम्प्युटर लँग्वेज असते पायथन वगैरे तस अ जावा, एचकेएमल असं आता म्हणजे तुम्हाला सोप्यापासून सुरू केला असल ना एचटीएमएल वगैरे हा
त्यांनी एका सेशन मधी आम्हाला हे पण सांगितलं म्हणजे थ्रीडी मशीन कशी? हो कशी वापरतो? आपण काय होतं?
हम्म होय मग आता तुमचं कसं चाललंय? आवडतं तुला ते म्हणजे सगळं जे शिकवतेत ते आवडतं का?
हो आता तरी ए आयच्या हेच्यामध्ये असा आवड निर्माण व्हायला लागल्या. म्हणजे ते कस असं उत्सुकता लागलेल्या असत्या की हे कसं होईल? ते कसं होईल? हे कसं होतं? ते कसं होतं? लाईट वगैरे असं खूप सारं ए आय जे आता शिकण्यामध्ये मजा हे होत्या.
बघ तसेच मोबाईलचे फायदे आहेत. किंवा संगणकाचे फायदे तसे तोटे पण असतात. आपली दूरदृष्टी कमी होते असं मग त्याच्यामुळे आपण काळजी घेतली पाहिजे, तुला समजलं ना? आं
एक-दोन मिनिटं थांब हं. एकच मिनिटं थांब.. हा बोल.
समजलं ना तुला? मी काय सांगितलं?
हो
ओके, मग जास्त फोन वापरू नको. जेवढा तुम्ही व्यायाम कराल तेवढं चांगलं आहे. बरोबर का नाही? हम्म, चालतंय मग घे काळजी. ठेवू का? करते तुला नंतर. हां बाय
फोन वापरायचा कमी करेन. हां. ठीके, ठेऊ का? बाय, बाय.
बाय, बाय.